हा नमस्कार मॅम
हा नमस्कार मॅम हेच देव अन देव अस्तित्वात आहे काय नाही त्याच्याबद्दलच बोलायचं होतं मॅम तर तुमच्या मते काय आहे म्हणजे देवाचं अस्तित्व आहे का नाही
हा मानलं तर आहे मानलं तर नाही दोनी पण हाय म्हणजे टू माइंडेडेड आहे म्हणजे दोनी ह दोनी मनाने आपण विचार करू शकतो असं म्हणजे हा आहे ना देव आहे किंवा नाही हा म्हणजे भरपूर वर्षापासून चालत आलेला एक वादच आहे आज म्हणजे विज्ञान म्हणत देव नाही आणि अध्यात्म म्हणत देव आहे
हम्म आता जगामध्ये दोन प्रकारचे लोक राहतात ना एक म्हणजे जे देवाला पर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त मानतात आणि काही लोक असतात ते नास्तिक अस काही अस असतात ते दोन शब्द त्यांना जोडले जातात आस्तिक असतात ते देवांना इतकं मानतात की म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट देवावर अवलंबून असते की त्या कुठली गोष्ट चांगली झाली की ते म्हणतात देवानी केल आणि कुठ गोष्ट जर वाईट झाली की म्हणतात देवानी केलं आणि नास्तिक लोक असत्यात ते ते देवाचं म्हणजे नावच घेतेे म्हणजे त्यांच्या गोष्टी चांगल्या असो वाईट असो ते नशिबावर सोडता नशिबावर सोडतात किंवा ते खरं आणि वैद्यानिक दृष्ट्या हे पण म्हणतात की खरं आहे किंवा देवांच जर म्हणजे कुठेच म्हणजे त्याच त्यांना भेटलेलंच नाहीे ते अजूनपर्यंत त्यांना सापडलेले नाही
देव म्हणजे काय असतं एका अदृश्य शक्तीमुळे म्हणजे निर्माण झालेली एक गोष्ट असते एक अदृश्य शक्ती असते ती तिला आपण देव म्हणतो असं
हो आणि ते विैज्ञानिकदृष्ट्या त्यांना ते सापडलेलंच नाही ना पण मग
पडलेलंच नाही विज्ञानाच्या दृष्टीन हम्म आता आपण कस संतांनच्या मग ते संत सांगता संतांनी ऐकलेला असेल पूर्वी त्यांच्याबरोबर झालेलं असेल ते गोष्ट असं ते म्हणतात आपण नाही माहितीय आपल्याला खरं काय खोटं काय तर मग. तेव्हा ते आपल्याला सांगताना. हा देवाच असं केलं नाही असं होतं की तसं केलं तसं होतं मग. काही काही लोक मग ऐकतात, का हो खरच असं केलं तर नक्की चांगलं होईल आपलं. लोक करतात ते, पण लकीली त्यांच कधी कधी चांगलं होत. आणि मग चांगलं झालं का म्हणता हा नक्की देवा आहे बरं का, मग ते देवाच्याच माग लागत. नाही आपण या देवाचं नाव घेतलं तर आपल्या इच्छा पूर्ण होतात मग लोक काय करतात. ते करायच असं, अशी विचारधारणा झाली आता सध्या.
जे मग कस आहे ना, जे लोकांच्या दृष्टिकोन बदलून गेलेला आहे. ते देवाण म्हणजे त्यांनी स्वतःवर विश्वास करणं सोडून टाकलेलं आहे. कि नाही बाबा आता आपण हे केलं ना तर आपल्याला सगळं देव करेल. त्यांनला मुलांच्या हेच्यामध्येध्ये पण तेच झालेलं अरे देव आपल्या पास करेल बरं का. आणि आपण बाळ हा विचार नाही, विश्वास नाही करत.
आपण फस्ट पहिले आपण कुठलं काम सुरू करण्याच्या आधी काय करतो. आधी देवाचीच पूजा करतो ना कारण इथून पुढं आपले चांगलं होईल. किंवा चांगलं व्हायला पाहिजे, देवाला आपण पुजलं तर देव आपलं चांगलंच करील. हो पण तरी माझ्या मनानी तरी मी. मी माझ्या दृष्टीने सांगायचं झालं तर देव आहे, मनात जर धरलं ना. तर नक्की आहे, असं नास्तिक पण बनून एवढा इच्छा नाही.
पण मग काय काय लोकांच असंच जे नास्तिक असतात त्यांच पण मग दे. ते करू ना करू पण त्यांच. चांगलच होऊन जात ह मग काय ते.
पण मग ते काय सांगता विज्ञानाच्या दृष्टीने. देव नाहीये कारण त्याला भौतिक पुरावाच नाही ना कशावरून. सिद्ध केलं का तुम्ही देव आहे सांगा बरं. मग असं त्याच्यामुळे मंग. हा असे म्हणतात, काही वाईट झालं का देव माग लागलं, काही चांगलं झालं तर देवानी चांगलं केलं का.
चांगलं केलं पण मग थोडं. नॉर्मली म्हणजे, श्रद्धा असल ना साधी भोळी श्रद्धा ती लई महत्वाची. राहते किंवा माझी साधी बोळी श्रद्धा आहे, देव्हा तू माझंच. चांगलं कर, वाईट कर, शेवटी तुझ्या हातात.
हो नाही देवा देव म्हणजे नाही. काही एक म्हणजे मानवानीच निर्माण केलेली एक त्यांच्या कल्पनेतलीच एक. संकल्पना आहे म्हणजे. असेल असेल देवानीच निर्माण केलं असं, आता जाती झाल्या. झालं किंवा अश भरपूर जातीपाती भरपूर अशा गोष्टी त्या मानवानीच निर्माण. अस ठरवून नाही केकेल्या देवानी नाही ठरवलेलं ते सगळ लोकांनी.. ठरवलय सगळं लोकांनीच ठरवलं याची जात ती त्याची जात ती असं लोकांनी. ठरवलेले नाही तर सगळ्यांची जात एकच असते. सगळे एकच आहे, मानव एकच असतो मेन गोष्ट माणसा. मधिच देवये असं समजलं पाहिजे जर मानलं तर असं. ते म्हणता ना अ दगडाला सुद्धा देव. मानलं तर दगडाला सुद्धा पाझर फुटतो अस आई. आईल असेल ना मला अस नाही का अस हम् तस झालं. ते आपण जर विश्वास ठेवला ना ती गोष्ट देव म्हणून जरी अ देवानी नाही केली तर. ऑटोमॅटिक झाली तरी ते होऊन जातं का हा आपण म्हणतो देवा आहे बरं का.
हम्म.
आता ज्याचा देवावर विश्वास आहे ना त्यांना सर्व ठिकाणी देव दिसतो. असे. अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा आहे असे म्हणतात लोक काही जे नास्तिक असतात. त्याच्यामध्ये देव आहे किंवा नाही हे आपल्याच मनावर
बनाव ठरवलं आपण जर ठरवलं ना नाही आता आपण हे करायचंच नाही बरं का आपण तेववर विश्वास ठेवायचा म ब आपण ठरवलं ना सकाळपासून आपण उठलो पासून आपण देवचं नाव घेतलं की आपल्या टोमॅटिक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला असं जाणव की नाही आता आपलं व्यवस्थित होणार आहे बरं का
आता माहित आहे का अ ऋषी मुनींनी किती किती म्हणजे त्यांनी त्यां श पाणा लावल तरी त्यांना देव दिसला आणि मनासारख दिस त्यांनी स्वतः स्वतः चयनीच ते एक त्यांना असं वाटलं क हा देव आहे बर का असं त्यांच्या कल्पनेतून ते उत्पन्न झालेलं आहे देवाचं त्याच्यामध्ये मंदिर वगर वगैरे धर्म धर्मस्थळे सगळे भरपूर बांधून ठेवलेले आहेत
म प्रत्येक धर्मामध्ये देवाचा एक रचना वेगवेगळी प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने म्हणजे देवाला मानतात ख्रिश्चन असो हे आपले मुसलमान असो वेग वेगवेगळा असतो पण देव हा एक असतो पण त्यांनी रचना वेगळी करून ठेवलेली आहे कि माझा देव हा त्याच्या तर तो पण देवा म्हणजे काल्पनिक म्हणताना येणार पण विश्वासावर देवे विश्वास केला तर देवाचा हा हा हम्म
पण देवाचं केलं तर वाया नाही जात असं म्हणतो देवाचं केलं तर चांगलंच होतं वाईट होत उलट देवाच केलं तर आपल्याला फ्रेश वाटतं देवाची पूजा केली तर सकाळी स का आपल्याला किती मन प्र्रसन्न वाटतं किती छान वाटतं घरात पण किती फ्रेश वाटत म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होती देवाचं केलं तर असं त्याच्यामध्ये म्हटलं तर आहे नस नाही म्हटलं तर नाही त्याच त्याच्या मनावर डिपेंड देवा आहे किंवा नाही
हम्म आता हे नवरात्राचे उपास राहता तेव्हा कितीकच म्हणजे लोक उपास त्या नऊ दिवसाचे उपास धरतात तरी त्यांना असं वाटत नाही कि बा आपले नऊ दिवसाचे उपास आहे म्हणजे त्यांच्यामध्ये एक वे पॉझिटिव्ह एनर्जी होऊन जाते ना
ून ते हे ठरवलेलं असतं का देव देव आपल्याला शक्ती आपण हे उपवास केले तर आपल्याला काही त्रास होणार नाही वगैरे त्याच्यामुळे टोमॅटिक त्यांची पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार होऊन जाताना मग त्यांना तो त्रास होत नाही असं होतं म्हणून ते म्हणता नाही आपण देवीच केलं देवाचे उपवास केले ह असं होत ते म्हणजे मनातूनच ते मनत ठरवलं जात आणि ते तसच घडतं ना त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटतं नाही या गं देवामुळेच झाले ते देवामुळेच झाले असं वाटत त्यांना असं असत
हम्म जिथे देवाच म्हणायला गेलं तर देवाची रचनाच वेगळी आहे
अ भरपूर ठिकाणी किती म्हणजे मंदिरे झाले वगैरे आपण पण जातो त्या ठिकाणी फिरायला किती छान वाटतं आणि म्हणजे प्रवचने झाले प्रवचन पण नाही देवाचे प्रवचन किंवा कीर्तन झाले असे भरपूर घेता लोक नाही का त्याच्यात पण आपल्याला किती छान वाटत आपण जर गेलो तिथे तर आपल्याला वाच म्हणजे ऐकायला भेटतं कानावर म्हणजे चांगलं वाटतं नाही का असं त्याच्यामध्ये देवाचं केलं तर वाया नाही जात
हो बरोबर आणि काय आता म आ आता पण काही ठिकाणी पण देवाचं अस्तित्व आहे असं पण जाणवत ब कारगी वृंदावन झालं आणि दोन तीन असे ठिका नाही कि तिथं आता कृष्ण आहे कृष्णाचा पण अवतार अजून पण ते असं जाणवतं तिथल्या लो कना किं आहे म्हणजे ते येतात त्यांना म्हणजे त्यांना तस त्यांना केलं जात त्यांना जेवण दिलं जातं ते जेवण करतात किंवा त्या वृंद मनमध्येध्ये ते गोकु करत ते म्हणजे तिथ वातावरण तिथले लोकच असं सांगतात की आहे म्हणून कृष्णाच अजून पण इथं वास्तव आहे ह
हम्म मग नाही आता हे चंद्र आहे चंद्र सूर्य तारे परत अजून रात्र दिवस हे कोण निर्माण केलंय मग ते माणूस तर करू शकत नाही देवानीच केलाय ना मग म आपण मानलं पाहिजे ना देव नक्की देनी त्यांनी वेळेनुसार कस ठेवलंय का सकाळ झाली का सूर्य उगवतो रात्र झाली का चंद्रभाव असतो दशले मावळतो असं म्हणजे तसं पक्षी पण त्याच्या त्याच्या घरी बरोबर जाता आपण लोक पण कसे त्याच्या त्याच्या घरी जात रात्र झाली अंधार पडल्यानंतर नाही का आणि अंधारच कसं काय पडतं असं
बर्फ तयार होऊन जातो महादेवाचा बर्फ तयार होऊन जातो भोलेबाबाच म्हणजे एक विचार करायची गोष्ट आहे ना की टोमॅटिक कसं तयार होऊन जातं म्हणजे ते पण अलौकिक
देव आहेच ना
आहेच ना देव बरोबर आणि कोणता पण लोक असूत ते बरोबर पोहोचतो म्हणजे किती आळ म आता कि
आपण म्हणतो तेच आणि देव म्हण टले तर तेहतीस कोटी देव देवताय आपल्या याच्यामध्ये समजा असं म्हणतो आपण नाही का पण नक्की आहे का नाही ते आपल्याला माहत नाही पण आहे आपण ठरवलं तर आहे
आहे बरोबर आहे आणि ते आपल्यावर आहे नास्तिका असेल तर मग ते सांगू शकत नाही मग तिथं आपण काहीच बोलू शकत नाही हो असं आहे
हो पण मग चांगलं केलं तर चांगलंच देवाचं देव आहेच असं माझ्या म्हणण्यानुसार तर चालेल ठीक आहे म थँक यू हो